हा
हॅलो
हा बोला कि्या
हम्म हम्म हम् काय ना रादा भाकरी करायच हम् भाजी करायची हम् तुम्ही तुमचं जेवण थानसाच्या हम्म नाही आर् म म्हच नाही
अ अधी कर द र हा हा फंस काय त
हम्म तरी बी दत् अंदाला पेश कालत बघ
हा हा चांग लागते ते म्हणजे क्च्या फनसाची करायची
हा कच्च्या फणसाची गरं काढायची आपण पिकलेल्याला कणसाची काढतोय तशी फंसाची आणि त्याची मग भाजी करतयात ते काही फोडा आहे आपल्याला
एक
ल तीन करणार तीन नको करून बाई शिळ रहायला हम आणि का गुरु येत नाही मु का नारत म हॅलो ह बोला की
हम् मग आणि
काय नाही बा आता जे- जेवण करायचं. आणि किती ब ती ती भाजी पण टाकणार आहे. मग मला म्हटली भाकरी दोन लई करायची नाहीत आता उपवास हाय त्यानं दोनच भाकरी करणार हाय.
हा हा चपात्या असतील आणि सकाळच्या हा हा आमचं पण सकाळच काही ना काही तर असतय थोडं त्यामुळे लय करायला लागत नाही
हा
हा सकाळचं थोडं असलं किंवा संध्याकाळचं नाहीच. हम आम्ही पण नाही मी मोजून करतोय बगा हा कधी सात भाकरी कधी नऊ भाकरी असं. सकाळचे एक दोन किंवा चार चपात्या शिल्लक असत्यात.
हा मग सकाळच्या चपात्या संध्याकाळच्या भाकरी अशा करताय का
चपाती, भाकरी आणि संध्याकाळी म्हणजे चपाती डब्याला लागत्यातच ना आणि भाकरी तेवढेच चार करते मामानंपुरत आत्ता सकाळी. आणि चपात्या असतात बाकीच्याना मग त्यातल्या चपात्या आणि उरल्या तर मग संध्याकाळी एक सात किंवा नऊ भाकरी काहीच नसलं तर नऊ दहा किंवा अकरा भा कधी मग सकाळचं थोडं दोन तीन चपात्या असलं तरी मग सात किंवा नऊ भा करायला लागते पातळ अस भाकरी आणि कस भा जी तीन चांगली झाली तर मग खात्यात. नाही असं आवडीची आमटी ते ना असं कारल्याची आम हा कारल्याची आमटी तेन असली किं जास्त खात नाही अस.
स आठ आठ नऊ वाज
हा आणि सोयाबीनच कसं करताय असं नुसतं कांदा घालून चांगलं हुतय